हा, काय चाललंय?
काय नाही, हे काय बाळ सांभाळायचं. तुमच?
बाळाला सांभाळायच, हा.
बाळ काय रडतं का?
हा, बाळाला डोस दिला ना आज, कुणकुण चालू बाळाला डोस दिलाय ना म्हंटलं, कुणकुण करतय असं.
बरंय, बाय.
तुमचं काय चाललंय?
आमचं काय नाय. चहा, पाणीच ठेवायचं आहे, दूध सापडु राहिले पण, दुधात साप डना.
कोठे ठेवलं नेमकं दुधं?
मी सकाळीच तर फ्रिज मधेच ठेव दुध नाय बाकी? मग आग तेव्हा काय करायचं करून घे. कोरा नाही, आमच्या काडे दूध विकायला नाही येल
दुध सापडाना मग, कोरा घ्या आस म्हणत ते.
नाही, नाही, कधीच कोरा पेणार नाही.
बराय. कोरा.
नाही ना, झोपलीय तीला ताप आलाय, ताप आलाय तीला नाई झोपलीय.
हा, हा, वातावरणच खराब आहे ओ, त्याच्या
हा, मच्छरन ते चावले स्कूल मधी. त्याच्यामुळं मग
हा, बघून घ्या कारण की, याची साथ चालू आहे ना, मलेरियाची.
हम्म, नाही आता ता नेवू दवाखान्यात ईथच, आणि चेक करू.
हा, हा, हा. बाकी काही नाही, काय आराम. पाऊस आहे का तिकडं?
पावसात सकाळपासून चालूय सारखा.
येतो उघडतो, परत येतो.
आणि आज
लाईट आहे नाही पावसा नाही सकाळपासून पावसा आहे हा साडे बारा बाराले असतात हू
हा तुला त म्ह माझ्याकडच बाळाचे दुसरे देऊ का त्याच्यामुळे आकडत उठलंय
आव पण म ती पालथी पडायला लागली ना आता म ते घालता पण येतील बाळाचे वापरता नई येत
हा
हा ते बाळा ते ते हा पॅटी सारखं त्याच एक मिनट थांब वर्क मन फोन येत ताई
गोपाल एक पण मुलगा
ताई काय ता हा हॅलो तूही चटकला असता मी चटकले अस जतायदा हो
जवळ
काय म्हणती ब्रह्मण आहे जवळ तो त्याच्या आत्याकडे नाही त्याच्या आत्या कड हाय तो
हा का
काही नाही ते प्रतिभाचा फोन आलाता ते आत्या त्यांच्याकड जाणार हाय ना आज ते काय द्यायचंय वाटतं हू
आत्या कुड वर गेल्या होत्या
झोपायला पळसात हाय आज मुक्काम
हो का काय त्रास नाही होत ना तिला फोन नाहीये का
नाही काहीच हा नेलय ना का फोन म्हणजे ना फोन ये ना दिला होता खराब झाला ना आज परत देणार हाय दुसरा दुसरा देणार हाय आज हा सकाळी आणला तो हे ना बंद पडला होता ना त्याच्यामुळे दुसरा घेतला म हा
अच्छा ठेऊ का मग
चाल अगं दहा मिनटं बोलून घे अजून
किती झाले
ती एका कड पाच
या आहे ना खाली. चहा पाणी चाललाय आता, आम्ही आहे वरती निर्वेद झोपलाय झोपत नव्हता तो, त्याला म्हटले झोप तोक नाही खाली गेले लगेच भांडणं होतय ना बळजबरी झोप दिलं आणि तो झोपला आणिही उठली मग.
आताच झोपलवर संध्याकाळी
झोपतो.
झोपतो का?
झोपतो झोपतो, हा, तिला झोपवलं आणि ही उठली मग असं झालं. त्याच्या मुळं, हम
नमचा ब्रम दिला झोपून, झोपला होता तीन वाजता झोपला होता आता उठलाय पण.
हा हा हा
तो काही येवडलय वेळ नाही आता जऊन देेते लवकर उठून घेत मग संध्याकाळी झोपत नाही.
हा हा ह याला आधीपासून सवय ना, तो सात ला जरी उठला ना,
पहिले झोपायचं जास्त, हा का
हा हा हा
हा बारा ही वाजवीत.
तशी ही नाही. हा हा हा
हमम्हम्म
साका
बाकी काय चाललं काका आहे ना खाली. मळ्यात जातील आता दुध काढायला.
दूध काढायला.
हम्म, तुमचं कायच ते गार्डनकडे गेले असतील.
अ आता मट्रेल माल ही भेटत नाही आ, नाही ना माल नाही ना भेटत दुसरीकडं चालू आहे, कारण की क्रेशर सगळ बंद झालंय ना. हा सारूळ चे पूर्ण केस क्रेशर बंद पाऊस आणि वरतूनच केलेय वाट टत त्यांनी, हम्म तर असेल दहारांनी हम्म मालाच भेटत नाही.
हम्म तुमचे कुठं आहे तिकडच आहे का? अ
आमची
तिकडचं तुमच्या इकडं
इकडं आणेलं तेव्हाच भरपूर दिवस
हम
पण आता दोन दिवसापासून कामचं बंद
पाऊसं चालूय ना
हा हा... हा पाऊसानी
पावसानी बंदय
हम्म हम् हा हा हा
बाकी काही नाही
बाकी काही नाही आता, तुमचं काय मळ्यात आता
आमचं काई नाही सध्या आता कांदेन तेचं गाई
हा हा हा
हम
हम्म हम्म येऊ ना आता येऊ एखाद्या दिवशी, पोरीला घेऊनचं येऊ
हा पोरीला घेऊनचं या
खास तुमच्या घरी येऊ
खास आमच्या घरीचं या पण या आता तुम्हीच राहिलय माय ह्या येऊन गेल्या दोघी येऊन गेल्या कशाय पण
हा मीचं राहिलं, येऊ येऊ थोडी मोठी हा थोडी मोठी झाली का ही... म येईल
केव्हा येशी, कशी ओ
नक रक्षक बंदन ला येऊ घ्यायला येऊ वाटलंस तुम्हाला
हा ना चालल चालल रक्षाबंधन
निमित्ताने अ निमित्तानेच नाही का हो
हा म आता काहीतरी नेम लागत ना
तेचं तर निमित्तानीस येन होतं तुम्ही बघा बरं त्या दिवशी कशा अचानक आल्या, म्हणे नाही येणार नाही येणार अचानक आल्या
अचानक
ह ह ह.... यांनी फोन केला
लवकर जायचंय म्हणलं मग चला हा होता वाट
हा हा
हून मी म्हटलं आता अन झालेय चेक करून म्हणलं जाऊनचं येऊ आता
हा हा हा, तेच त अचानकचं निघन होतं नाही का
हा बाकी
बाकी
नाही हे होते ना, धर
द नाही.
शाद जा न रडतो आता.
नाहीय ना.
असं काहीच लगेच आववरतो निघून जातो. म्हणत नाही आता माल जायचं नाही का काय?
निर्वेद आहे ना फक्त घरी आला का मम्मी मला उद्या शा आहेतेत नाही जायचं बर का. तेच चालू राहत त्याच. जाऊ पर्यंत दुसऱ्या दिवशी. चाल.. चालेल, चालेल ठेवा.
ठेवठेव.
हा काम झाले ठेवा.